हा बोल
हा येतोय ना आवाज?
होय येतोय माझा येतोय ना
हो येतोय येतोय.
हा बोला
पाऊस वगैरे थांबलाय का चालू आहे?
नाही आता थांबलंय. अ मगाशी सा होय. सांगितले सकाळी पडत होता म्हणजे येतोय जातोय येतोय जातोय. असं पडत नाही कंटिन्यू
हा
मधी मधी पडतोय.
हो आता काय एकादशी हा आमचा आता थांबलाय जरा चालूच होता रात्री रात्री पासून
तो रात्री ते सांगिलं - तेलंस ना म्हणजे आमच्याकडे पण सांगितलेलं तीन तास पडेल म्हणून.
अलर्ट दिलेलं.
हो एकादशीच्या जवळपास पडतोचं तो पाऊस.
हो तेच ना.
तुमच्या कडे असते की नाही एकादशी वगैरे उपवास वगैरे?
उपवास असतात ना अ इथे म ना - बाहेर म्हणजे मंदिर तिकडे जातात लोक आमच्या इथंली - आमच्या काय होईल.
हो तुमच्याकडे पण असेल ना दिंडी वगैरे वारी निघत असेल.
हितून म्हणजे अशी आमच्या शहरातून निघते. गावातून वगैरे नाही निघत.
हा आवाज जातो.
गा - हा गावातली लोक जातात आमच्या.
अच्छा,
हा.. जी आता म्हणजे बघा ना जास्त म्हणतात माल वगैरे त्यांनी घातले ना काय? नाही मी वारीला नाही गेले एकदा पण -
अच्छा! नाही जमत आपल्याला ते म्हणजे पायी चालणं आणि तेवढं घरातलं सगळं सोडून नाहीच होत.
आणि बघा ना म्हणजे अ -कितीतरी वयस्कर असतात. ती लोकं म्हणजे जाऊ शकतात आपण पण जाऊ शकतो असं का नाही पण मनात तेवढी -
हा तेचं ना म्हणजे नेहमी जाणारे असतात ना त्यांना - तिथं गेल्याशिवाय चेनच पडत ना -
नाही ना ह त्यांना म्हणजे ते तर आता मी कशी आपण म्हणजे. गणपती बाप्पा येण्याची वाट बघतो तसं ते हे दिवस येण्याची वाट बघतं असतात.
आ -आवाज गेला हा -
येतोय ना मला येतोय तुमचा.
हो पण मला मध्येच तुमचा आवाज एकदम बारीक होऊन जातोय, तर येतच नाही.
नेटवर्क पण आहे मला, मी वायफाय व आहे.
अच्छा! हो, ना मम्मी पण वायफाय वरच हे.
काय माहिती मग काय प्रॉब्लेम होत कधी कधी असं ह्याचा पण प्रॉब्लेम होतो. हा, तुम्ही जाता की नाही मग?
नाही मी वारीला वगैरे जायची इच्छा आहे पण नाही होत जाणं. असं कधीतरी - वर्षातून एकदा मुलांना सुट्टी असते तेव्हा पंढरपूर कोल्हापूर असं करून.
हा.. मी पण तशी आले पाया पुुढे नंत बर
दोन तीन दिवस मुक्काम होता.
हां. अच्छा! सगळे एकत्र जात असल ना? हॅलो!
तिथे असं पारायण वगैरे केलं होतं छान, खूप सुंदर आहे शेगाव.
हम्म काय? तुमचा आवाज, हा बोला तुमचा आवाज आता या मध्येच जातोय.
ह.. ह़.. हा काही नाही म्हटलं मागच्या वर्षी आम्ही शेगावला गेलो होतो त दोन तीन दिवस राहिल होतो छान तिथे मस्त आनंद घेत आध्यात्मिक वातावरणाचा, पारायण वगैरे केलं तिथे
फॅमली हा आणि फॅमिली सोबत गेल्यावर काय मस्त अजूनच मजा येते.
हो छान तिथे भक्त निवास घेतलं होत स्वच्छता किती आहे तिथे.
हो.. हो.. आहे ना.
खूपच छान आहे असं सगळंच
मी पण आता म्हणजे एक वर्ष नसेल गेली.
तुम्ही कुठे गेला नाही का, अजून शेगावला वगैरेय जाऊन आले?
मी पंढरपूर वगैरे ते केलं आहे सर्व
अच्छा!
अक्कलकोट किलई, पंढरपूर, रांगापूर, तुळजापूर केलय
पूर्वला गेले मी तिकडे फक्त ह्या दोन वर्ष नाही कुठे जायला भेटलं.
अच्छा!.. ह़.. तस मला एकदा ते नर्मदा परी क्रमेला जायचंय पण कोणी सोबतच मिळत नाही, ग्रुप असला की जरा छान वाटतं ना माहि
हो तेच ना हो सोबत पाहिजे कोणतरी हो त्याशिवाय मज्जा नाय येत फॅमिली असेल तर तर काय आणि कसं काय काय आता आमच्या फॅमिलीचं कसं आहे प्लॅन करतात करतात आणि मग राहतात कोण म्हणजे कोणाला कोणा तरी प्रॉब्लेम येतोच. काही ना काहीतरी मग त्याच्यामध्ये पूर्ण ट्रिप कॅन्सल होते
हा मग त्या एक दोघांमुळे सगळ्यांचच कॅन्सल होऊन जात
तेच ना आणि मी किती पार्टी लागते बोल एका डेट द्या, मग तो प्रॉब्लेम होईल त्यांचा प्रॉब्लेम असेल आपण तर अर्धे तर जाऊन येऊ असं थोडी ना सगळ्यांनाच पॉसिबल नाहीच होत का ते जायला.
नाहीच होत खरंच आहे.
मी कधी
मैत्रिणींचा ग्रुप करायचा एखादा.
माैत्री नाही पण नाही व यायला बघत सगळ्यांचे घरचे प्रॉब्लेम पाठवायला पाहिजे सगळ
बरोबर ते ना त्याला पण हावशी लोक लागतात.
तेच नाती पाहिजे त्याशिवाय नाही काय हो आणि मला त्या फॅमिली सोबत जायला आवडतं बाहेर
हा हा हा
आम्ही पहिले जायचो दोन वर्ष आमची झाली ट्रीप त्यानंतर नाही झाली ती ल झाली नाहीत असं आम्ही ठरवलेलं की दरवर्षी जायचं पंढरपूर आम्ही आळंदीला वस्ती केलेली. म्हणजे एवढी मज्जा अ हा एकदम मोठी बिल्डिंग होती आणि मस्त अस समोर एकदम ग्राउंड मोठा आणि म्हणजे आम्ही सगळी पूर्ण फॅमिली खेळत होतो खेळत म्हणजे बारक्या मुलांचे खेळ कसे असतात. त्या आम्ही खेळत असतो, साखली वगैरे माहिती असेल ना साखळी पाणी वगैरे-
हो हो हो
म्हणजे ते तस तसे सर्व खेळ खेलत होतो म्हणजे, ते दिवस अजून आठवतात ना तर मग असं वाटतं की परत जावं आणि परत ती मज्जा करावी.
हा
आपण फिरून काही दोन ते तीन दिवसात येतो पण त्या क आठवणणी राहतात. कर ना.
हो एकदम वर्षभर फ्रेश राहतो ना मग.
तेच ना पाहिजे एकदा तरी फॅमिली सोबत एक वर्षात नाही तरी ट्रिप पाहिजे.
हो नाही तर आपलं रहाट गडगं तर काय चालूच असतं.
तेच ना आणि काम काय आयुष्यात संपणार नाही, काम आयुष्यभर करायचीच आहेत फिरायला, प पाहिजे थोड तरी बाहेर पण म्हणजे, देऊ ठिकाणी पण फिरायला पाहिजे, बाकीच्या ठिकाणी पण फिरायला पाहिजे.
हो तथली ऊर्जा, काही वेगळेच असते ना त्याच्यामुळे असं सगळं विसरल्यासारखं होतं आपल्या, टेन्शन वगैरे सगळं,
पाहीच नाही म्हणजे असं सर्व गोष्टी अस वाटतं कुठ आणि त्या टाइमला असं वाटत की म्हणजे, घरी यायची वेळ येते ना, म्हणजे तिथून पाय नाही निघत असं वाटत नाही इथच राहावं.
हो आता घरी गेले की परत, तेच टेन्शन, तेच राहाटगाडग.
बाहेर कस मस्त वाटत ना. बाहेर पण फिरायलाच पाहिजे नाही
हो
मध्ये वगैरे पण एकच बसतील, का आणि मग आपणचं- अ जेवण बनवायचं आपल्या हाताने.
हो.
पत्र.
आता हे गिरनारचं पण छान आहे बरं का, गिरनारला जाऊन आलेय तुम्ही?
हो हो, गिरणारला, नाही सॉरी गिरणारला नाही गेले माझी जाम इच्छा आहे. जायलां जायच.
हो ना ते पायऱ्या वगैरे एवढ्या चढायच्या आहेत दहा हजार.
मी स्वामींच करते ना, तर इथून जातात भरपूर लोक तर आधी माधी. केले ह तर मी पण निघाले. जायला पण मला भीती वाटते, मी नाही चडणार असं मला वाटत, कारण मला लगेच दम लागतो. ऐकदा जरी चढला ना, तरी मला असं एकदम कस तरीच होतो, पण ते काय-
जायचं असेल ना तर मग प्रॅक्टिस करावी लागते, श्वासात वगैरे -
काय म्हणते असं - जातात भरपूर लोकं, आता आमच्या इथून म्हणजे आमच्या इथून निघतात ना, भरपूर वयाचे लोक पण जातात, ते बरोबर ते काय बोलतात ना, देवाची इच्छा असल्याशिवाय पण देव बोलवत-
हो, खरंच आहे, तुम्ही स्वामींच करता म्हणजे, आक्कलकोटला वगैरे पण जाऊन आले असाल ना.
आक्कलकोटला ला मी भरपूर वेला जाऊण आले. अक्कलकोट, गाणगापूर, फक्त माझा हे राहिलय. हो हो, मग तुम्हाला गिरणाला जायचं कधी, कशी, आक्कलकोटला लकोटला पण मी दोन वर्ष झाले नाही गेले.
अच्छा, आम्ही मागच्या वर्षी अक्कलकोट पण केलं होतं.
अच्छा, आम्ही त्याच, म्हणजे ते साईड ला गेलो ना का मग सर्व एकत्रच करतो आम्ही, सगळं करतो. एकत्र, आक्कलकोट वैगेरे,, हा,, होऊन जातं. फक्त ते कस, आता माझ भाऊ गेलेला मग तो एकच अक्कलकोटच करून आला. तो ट्रेननी गेलेला, मुलं वगैरे गेले त्यांना काही एवढं माहिती नाही. मग ते डायरेक्ट अक्कलकोटलाच गेले, स्टेशन ला आहे का ट्रेनी.
फुलं गर्दी असते पण आत आक्कलकोटलाच.
हो तो गेलेला आणि नेमकी संडे होता, भरपूर गर्दी म्हणजे भरपूर. गर्दी होती.
हो ना, संडे तर संडे गुरुवारी तर बापरे किती तिथे गुरुवार स्वामींचं म्हणून सगळेच गर्दी करतात.
तेच ना. आणि कसं रविवारी सगळ्यांना सुट्टी पण असते, बोलल्यावर मग येतात लोकं.
हो. आवाज गेला बर का तुमचा,, हा आता येतोय
ह म्हजे त हेचाच प्रॉब्लेम होतय मला वाटतय. त्यांचा वायफाय तर आहे.
आस मध्येच बारीक येतय, मध्येच क्लिअर ऐकू येतय.
हो काय. मग बाकी तुम्ही कुठे फिरून आलात, अक्कलकोटला तुम्ही पण गेलेलात काय. हॅलो अक्कलकोटला म्हटलं तुम्ही पण गेले लागतय?
हो मी पण करते ना स्वामींच वर्षातून एकदा जमलं तर जाऊन येते नाही तर आपलं आहेच इथे असत केंद्र तिथे जाऊन दर्शन घ्यायचं करायची सेवा
हो तेच ना. हो आहे ना मोठ आहे आमच्यास पण?
अच्छा. मी करते थोड्या वेळात एक मला एक कॉल येतोय
हो ठीक आहे.
क बाय.
बाय.